हॅलो
ह बोला
कशी आहेस?
मी मजेत तुम्ही सांगा.
मी पण ठीक आहे. आज आपल्या शाळेत. चांगल्या सवयींचे महत्त्व या विषयावर चर्चा झाली. तुला काय वाटते ग? चांगल्याशिवाय म्हणजे महत्त्वाच्या का असतात?
चांगल्या सवय म्हणजे? ज्या व्यक्तीला चांगल्या सवयी असणे. त्या व्यक्तीच्या. व्यक्तिमहत्त्वाचा पाया किती मजबूत असतो. आणि त्याचं जीवन, शिस्त, यश. असा या सगळ्या गोष्टी त्याच्या जीवनात आनंद निर्माण करतात.
हम्म बरोबर आहे ग तुझं शिस्त बाळगणे खूप महत्वाचं असतं. त्यामुळे आपल्याला यश मिळत. पण सकाळी लवकर उठणे नियमित व्यायाम करणे. आणि वेळेवर आपले काम करणे. या चांगल्या सवयी आहेत ना ग?
हो, बर सकाळी उठलं उठण्या उठलं. हे शरीर निरोगी राहते मन प्रसन्न राहते. ते शरीरातच निरोगी मन वास करेल. तब्येतही व्यवस्थित राहील सुधारेल.
बरोबर आहे तुझं. अभ्यासाच्या बाबतीत चांगल्या सवयीचा काय फायदा होतो? त्यांच्यामध्ये.
अभ्यासाच्या बाबतीत म्हनश येईल तर बघ. नियमित सकाळी उठणे योगा करणे. त्यामुळे मन प्रसन्न राहते. मन प्रसन्न राहलं की चित्त थाऱ्यावर राहतय. म चित्त थाऱ्यावर राहल तर अभ्यास करण्याची सवय चांगली लागते, अभ्यासाचा किंवा परीक्षेचा ताण नाही येत. मनावर. आणि, वेळेचे नियोजन करून जर अभ्यास केला. तर गुनही चांगले मिळवता येतील कदाचित.
हो ग खरंच. बर मला एवढं सांग. स्वच्छतेच्या सवयीबद्दल तुझे काय मत आहे ग?
स्वच्छतेच्या म्हणशिल तर, सार्वजनिक स्वच्छता राखणे. हे खूप महत्वाचीया. त्याच्यामुळे कसंय, घरात म्हण किंवा बाहेर म्हण, जर आपण स्वच्छता राखली तर, रोगांपासून संरक्षण मिळू शकते. पर्यावरण स्वच्छ राहते. दुसरी गोष्ट म्हणजे पावसाळ्यामध्ये जे स्वच्छता जर आपण नाही ठेवली तर मग मच्छर निर्माण होते. मच्छरांन डेंग्यू, स्वाईन फ्लू. यासारखे रोग निर्माण होतात. त्याच्यामुळे कसंय स्वच्छता म्हणजे ते खूपच महत्वाचीय. आपल्या जीवनात.
हो ग तुझं त हे अगदीच बरोबर आहे. स्वच्छतेवर तर खरंच, म्हणजे खूप जास्त भर दिला पाहिजे. पण आजकाल मोबाईलचा गैरवापर, अतिवापर, ही मोठी समस्या आहे. यावर काय उपाय असू शकते गं?
होय ग बाई. आजकाल त स्वच्छतेपेक्षा, मोबाईल म्हंटलं तर सगळ्यात मोठा समस्या झालेलीय. त्याच्यामुळे कसंय. मोबाईलचा मर्यादित वापर न करणे. वेळेचे नियोजन नाही करणे. वाचून, खेळ, व्यायाम यासारख्या चांगल्या सवयी सगळ्या अंगीकारणे. सगळ्या म्हणजे, थोड्या लांब गेलेल्या आहेत. माणसां पासून. त्याच्यामुळे कसंय? या चांगल्या सवयी अंगीकारण हे मानवाच्या जीवनात खूप आवश्यक झालेलं आहे.
हम्म म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये, चांगल्या सवयी असणे खूप गरजेचे राहते. ते मोबाईल असो म्हणजे वैयक्तिक असो की, सामाजिक असो.
नाही.
पण मोठ्यांचा आदर करणे. आणि इतरांना मदत करणे, या चांगल्या सवयी आहेत ना.
हो, या सवयीमुळे कसं आहे, मोठ्यांचा आदर केला, तर चार लोक आपल्याला चांगल म्हणतात. चांगले चांगली आपली एक प्रतिमा तयार होते, त्याच्यामुळे कसं आहे इतरांना पण थोडा वयस्कर लोकांना म्हन किंवा कोणाला म्हन. थोडासा आदर मिळते, प्रेम मिळते. त्यांना ही बरं वाटतेय.
हम्म, अगदी बरोबर आहे तुझं. पण चांगल्या सवयी आणि वाईट सवयी यामध्ये मुख्य फरक काय असते? आणि तो आपण कसा ठरवू शकतो?
बघ. चांगल्या सवयी या बघ आपल्याला प्रगतीच्या मार्गावर न
ज्याची प्रगती झाली, त्याच्या सवयी चांगल्या आणि त्याच्या सगळं नियोजित असते. आणि वाईट सवय म्हणजे आपला वेळ, आरोग्य आणि भविष्य याचे नुकसानच होते ना, त्याच्यावरूनच ठरवायचे.
असं आहे का ते? खूप छान... मला खूप छान समजावलास ग तू. मला वाटलं की, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने चांगल्या सवयी लहान असतानीच केलेल्या बऱ्या राहतात.
होना. ब चांगल्या सवयी यशस्वी जीवनाचे रहस्य आहे. पण त्यामुळे कसं आहे. आपण सर्वांना चांगल्या सवयी जोपासल्या पाहिजेत. त्या लहानपणी लावलेल्या असो, अथवा मोठ्यापणी लावले
हो ताई. आपण जो संवाद करत आहो खरंच खूप महत्त्वाचा संवाद आहे तो. पण आजीच्या चर्चेतून मला खूप काही शिकायला मिळालं. आणि खूप काही समजलं पण.
काय मग. यामुळे तुला काय कळले? किंवा तुझ्या मुलांवर याचा काय परिणाम होतो. मोबाईलचा? अभ्यासा वर म्हण.
मोबाईल मुळे कस आहे, जर मोबाईलचा जर अतिवापर होत असेल तर तो नुकसानदायी असू शकतो. मोबाईलचा जर कमी प्रमाणात किंवा मर्यादित जर वापर केला तर त्याचा फायदाही राहतो.
ते तर. आज
आणि मोबाईल पासून लहान मुलांना दूर ठेवणे हे तेवढेच अत्यावश्यक आहे की म लहान मुलांना मोबाईल नाही दिले पाहिजे.
त्यांचा ग त्यांच्या शाळांची त्यांचे सगळे खेळाचे उपयोग तर मोबाईल वरच येतात.
आणि मोबाईलऐवजी त्यांना जर चांगल्या सवयी शिकवल्या म्हणजे आपल्याशी, मोठ्या, म्हणजे मोठ्यांसोबत कसं वावरायचं? कसं वागायचं? किंवा बाहेर गेल्यावर कसं राहायचं? वैय किंवा सामाजिक जे नागरिकांसोबत कसं बोलायचं? हे जास्त महत्त्वाचं असते.
कसं आहे आजकालच्या मुलांनाही पॅरेंट्स शिकत नाही, आणि मुल ही ऐकत नाही
हो ना बरोबर आहे. पण कसं आहे., या गोष्टी कशा टाळल्या पाहिजेत आपण? कि मुलांना वाईट सवयी नाही लागल्या पाहिजे?
आता लहानपणा पासूनच सवय लावाला हवी काही लोकांना, काही मुलांना, लागतात काही मुलं आई वडिलांच ऐकात त्यांना लागतात का आत काही ते लहानपणापासून असते उलट तसंच राहतात.
हो बरोबर ये ताई तुमचं.
पारदर्शी बोलत
पण शिस्त बाळगणे, हे प्रत्येकालाच जमायला पाहिजे.
तेच तर ना, लहानपणापासून त्यांना स्वच्छता कोणत्याही गोष्टीचा, अतिवापर न करणे हा व्यायाम, पौष्टिक आहार पुरेशी झोप, ह्या सगळ्या गोष्टी ही लहानपणापासूनच त्यांना शिकवावं लागत.
हो ताई, तुम तुमचं खरंच बरोबर आहे, आणि खरंच या गोष्टी शिकायला हव्यात. कारण की त्या, आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळेस आपल्याला कामात पडणार आहेत.
नुस्ता स्वच्छता ही शेवटपर्य कवा नेहमीसाठी आपल्याला आवश्यकच आहे ना? चाहे तो लहान असो अथवा मोठा.
हो ताई बरोबर आहे. म्हणजे ह्या गोष्टी प्रत्येकानेच बाळगायला हव्या.
बाळगालाच हाव. अस मला तरी वाटते.
आणि आपण बाळगले तर आपल्या, आपल्याकडे जो लक्ष देणारा व्यक्ती आहे त्याच्यावरही आपला प्रभाव पडला पाहिजे.
नाही तर.
कि तो व्यक्ती म्हणजे, आपण त्याच्या सवयी चांगल्या त्या, तो कसा वागत आहे, तो कसा बोलत आहे. त्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीलाही त्याचा फायदा झाला पाहिजे.
बोल ना. बरोबर, चल बोलू आपण नंतर.
चला, हो ताई ठीक आहे.